कोण सपना?
हॅलो. हॅलो.
आवाज यालाय काय? आवाज येत आहे काय?
हॅलो. हॅलो, आवाज येत आहे काय? हॅलो.
हॅलो. बोला की काय तर हॅलो. हॅलो.
हॅलो. हॅलो.
काय करा लागल्यास.
हॅलो. हम्म अं स्वयपाक करतायं. स्वयंपाक बनवत आहे.
कोणता.
इडली सांबार.
म त्याची रेसिपी सांगा की.
तांदूळ, उडीद डाळ, तांदूळ. आदी. त्यात. भिजत घालायचे व दुसऱ्या दिवशी बारीक करून मिक्सरला त्याच्या ईडल्या करायच्या त्यात जरा मीठ, खाया सोडा घालून ठेवायचे. हा आणि त्याच्याबरोबर चटणी, खोबऱ्याची चटणी करायची.
कशी करायची.
खोबऱ्याची चटणी ला उडीद डाळ. खोबरे, मिरची, ओली मिरची, पुदिना, कोथिंबीर. अ हे सगळं साहित्य मिक्सर मध्ये बारीक करायचंय. व तिजी तडका देऊन तिची चड नंतर. तर मोहरी घालून तडका द्यायचा कडीपत्ता ते घालून मग ती चटणी तयार होत्या.
आणि आणि कसली तर रेसिपी सांगा की.
हम् पापडाची रेसिपी सांगतो पापड पालक पापड. पालक पापडला. पालक भाजी. एक पेडी तांदूळ एक किलो जिरे शाबू हे एकत्र तांदूळ आदल्या दिवशी भिजत ठेवायचं. दुसऱ्या दिवशी ते वाळवून सोक उन्हाला सोकवून ते बारीक त्या शाबू घालून दळून आणायचं नंतर पालक भाजी पेस्ट करायची मिक्सरला औ ते म्हणजे पातीला ठेवून असं घरगटायचं पीठ हम्म हम्म ते तयार होते मग पालक पापड करायला घट घट घट मळायचे अ आणि कागदावर घेऊन भरपूर मळायचे. त्यामध्ये पालकभाजी ते पापड तयार होते
मग टोमॅटो टोमॅटो पापड पण तसच काय.
करायचे आदल्या दिवशी तांदूळ भिजत घालायचे अ व भिजत घातल्यानंतर दुसऱ्या दिवशी उन्हाला सोकवायचे मग टामॅटोचे म दळून आणायचे दळून झाल्यान मिक्सर वर दळायचे व दळून झाल्यानंतर त्यात पालक ये टामॅटो बारीक करायचे पेस्ट करायचे मिक्सरला औ मिरची घालून ते पण तसेच करायचे मळाच्यावर सोकवायचे उन्हाला.
बरं बरं हम्म.
तो कुठ फिरायला गेलेला म्हणं काय ते. फिरायला गेलेला म्हण. हा अं सौंदती ती यल्लमा सौंदतिला गेलतो आमी आमच कुलस्वामी आहे ते कुलस्वामी आहे देवी आमची ते कुळस्वामीला चिकोडीतून आम्ही गेलाव. चिकोडीतून न्हाई म्हटल तर. एक दीडशे किलोमीटर आहे अ कुडल संघम हम् कस पाच नद्यांचा संगम झालेला तिथ महादेव. प्रसन्न झालता नदीत त्या हम्म ते कडल संम मग बनशंकरी अ बनशंकरी आणि बनशंकरी मदी दिवी हाय एक नवसाला पावती ती दिवी सौंदती यल्लमा मायाअक्का चिंचणी मायक्का चिंचणी आणि सौंदती ती रेणुकाची बहीण हाय. तिथून आम्ही गेलाव कुडल संगम बनशंकरी अ हंपी बदामी बदामीला म्हणजे कोरलेलं काम आहे ते तिथं सगळं पूर्ण दगडात कोरलयं बदामीला पूर्ण दगडात कोरलेला हा बदामीला हंपीला पण गेले हम् असं पंधरा गावं बघितली. आणि आमची कुलस्वामी आहे ना सौंदर्तीची यल्लमा
बर बर मग आणि आणि कुठे गेलेला.
म वाडी नर्सवाडी येता येता नर्सवाडीतनं आलाव. आणि एक म्हणजे एक कुंड आहे त्या कुंडात आंघोळ केलाव आम्ही त्या कुंडाचं नाव काय महित नाही खरं घटप्रभा नदीत आंघोळ केलं घटप्रभा नदी आहे तिथं सौंदतीत
आणि मग गोव्याला पण गेलेला की.
नाही नाही देवीला पहिला गेलताव आम्ही गोव्याला जाई नाही
अष्टविनायकला गेलेला कि
अष्ट विनायकला नही जायाला अष्टे विनायक दिवाळी नंतर काढ णार आहे ते
ते कोणती कोणती गावं कसं कसं जाणारा
ते अजून का ठरवलं नाही आता दिवाळी नंतर बघायचे. नाही नाही शिर्डी शेगावला पण जाईन.
आणि कुठं गेलला का की?
अ नाही शिर्डी शेगाव नाही ग गणपती पुळ्याला गेलतो गणपतीपुळे, मार्लेश्वर, पावस, रत त्नागिरी, गणपतपुळ्याला समुद्र आहे मोठा. अम्म तिथं गणपतीच मंदिर आहे मो समुद्राच्या काटारात मंदिर आहे और मारलेश्वर मधी नाही म्हल तर अ एकशे एकावन्न पायऱ्या चढून जायाय लागतयं तिथं धबधबा पण हाय. मार्लेश्वर हम्म. ने महादेवाचं मंदिर आहे मोठं मार्लेश्वर मधी आणि पावस मधी अं कुठल्या गुरुंची समाधी आहे गुरूंची. हा आणि रत्नागिरीला हापूस आंबे तेन असत्यात. आम्ही आंबेतेन खाऊन आलाव. हापूस आंबे रत्नागिरीला हापूस आंबे
आणि
हा काजू आहे. कोकण भाग आहे ना ते. जांभळं करवंद नसत्यात तिकडं. नाही नाही.
गेलेला कि परवा दिवशी म्हणला मला वाकीला
हम्म ते आमच्या माहेरचा देव आहे. कुळस्वामी
मग तिथे तिथे काय हाय?
चालतयं. हां बोला. बर तिथं काय हाय? आमचं राधानगरीपासन चाळीस किलोमीटर हाय, काळ्ळमावाडीचं धरण आहे ना काळीच्या काळ्ळमावाडीच्या धरणापासून चाळीस किलोमीटर आहे आ आकोबा म्हणून मंदिर आहे आमचा माहेरचा देव आहे त्यो.
हा.
अ कोकण मध्ये आहे ते पण कोकणात येतयं. हम तिथन तिथून करवांद, जांभळ भरपूर आहेत मसाल्याचे पदार्थ आहेत ते कमलपत्रे हाय ना ते झाड आहेत भरपूर मसाल्यांची.
मग ते डायरेक्ट आणत नाही तुम्ही काय त्याला प्रोसेस आहे त्यांनी
नाही ते डायडारून सोपवायला लागत ते कमाणपत्र सोपवायला लागते
ह हम्म हम्म आणि शाबूस तांडूळ कसं करत मग
शाबू सांगे पण शबू आदल्या दिवशी भिजत ठे शाबू आणून एक किलो शाबू मध्ये अर्धा किलो बटाटू मिरचीची पेस्ट जिरे घालून पतळ असं पापड करायचे आम ते सोकले की उन्हात मग दुसऱ्या दिवशी काढून तळायचा
हो मग काय करायला आणि
आता मी कुरडया करालोय तांदळाच्या हा आदल्या दिवशी तांदूळ भिजत ठेवायच दोन दिवस मग ते ज रोज रोजच्या रोज पाणी काढावे मग पाणी काढल्यानंतर मग ते तांदूळ उन्हात सोकट ठेवायचं मग मिक्सरला बारीक करा त्यात शबू घालून हे करायचे म बारीक करायचे शाबू घालून ते कुरड्या पाडायच्या साचेतून
हम
नाही आता नाही जाणार उद्या जाणार आहे पंढरपूर ट्रेन न जाणार आहे मैतणी ते नाहीत भरपूर ट्रेन न जाणार आहे ट्रेन मिळाल तर बरं नाही तर बस काय महिला प्रीती किटाय ना निमती गिटाय
ब मग त्याचा चांगला वापर करायलाय का काल गाडी घेतला म्हणा घ की बाई
हम्म नाही नाही इलेक्ट्रिक नाही पेट्रोलवरचीच घेतले नाही नाही ला मुलग्याला घेत आणि मि स घेतली ती एक्सेस घेतली
शतककी तरी पण पेट्रोल पेक्षा ई बाईक चांगली असते ना पेट्रोल आता कमी होणार त्यामुळे
अ चार्जिंग वरची गाडी कस कधी बंद पडेल काय सांगता येत नाही ना तसं पेट्रोलवररची नाही कुठं पण पेट्रोल पंप असतात ना कुठं पण मधी वाटत बंद पडली तर घालायला येते
च प घ शोच्या आ पेट्रर स वाला पा
भविष्य काळत आता पेट्रोल आता संपतच आलेय.
हो का
हं.
हं. तुम्ही काय प्रिपेर करणार आहे, ही बाईक काय? पेट्रोलची बाईक?
थोडं थोडं संपतच आले. आता भविष्य काळात सगळ्यांनी ही बाईकच घेणार.
बरबर घ्या, चालतय. ठेवू का?
हा हा. ठेवाय. चालते.